हा बोला
ना नाव ठेवलं म्हणे कोणा लोकांनू म्हणे नाव ठेवलं म्हणलं ठेवलं असन कोणाला.
सरला भयनं भयाला ज्या बोलता त्यांना हम् आणि ते आम्हीच सांगेल होते, तिला काही एगळ कळेल होत काय म
आ
आम्ही सा आम इथ आलते ना ते रेकॉर्ड बुक तुम्ही लग्नाला जायलात पहा तेव्हा रेकॉर्ड बुकचं प्रशिक्षण ठेवलं होतं ना?
हम्म हम्म
त्याच दिवशी इथे गलो त्या दिवशी कळ स झालतं ते बोलणं सगळ्या बायाचं.
हम्म हम्म
आणि तेच तोमाला विचारलं परत.
सहनच होत नाही बाई.
नाही दुसऱ्याचं नाय सहन होत लगि इकडचं इकडं कधी पांगिला जाईल.
सहनच होत नाही, मी तूयाकडे जाय ये करल ते बी नाय सहन हू राहायल वाटतं.
साऊबाईला का?
हम्म
हम्, असं काहीच नाय ली
लयच अवघड
लय म्हणजे लय.
मी यायला काय गे नाही, पण हे पुढं फिरते यायला चालतं का?
म यांनी घंटा घंटा बसलं ते चालतं?
ते चालतं.
हम्म, आपण नाही इनल बाई दुसऱ्याला नाही हा दुस
हम्
अन् लगी बाई तुमचं‌ तुम्ही तुले उसात, आणि आमचं काट्ट दहा पंधरा एक दिवस चाललं म्हणे, आणि चार वाजुस्तर नुसतं बसत म्हणे, त्याला काहीच इऊन राहिल म्हणे अजून. त्याला लय वन टु म्हणायला लावले म्हणे, मी तुला बरं
हम्म
मी तुला म्हणली वीस लोक इंग्लिशमधून.
हम
अन वाया पाहिल्या लगी सगळ्या, अन लय् छान लिहितो मी तू अन खरे हि तौच लिहला का? असं विचरी ती मग तो म्हणतो हा हे मी लिहिलं आणि आमचे मिस न लिहिलेले आहे म्हणे, असं म्हणलं बरं का मीतु, आणि नंतर काय म्हणे? खरे आमच्या हार्षाला जीव लावशिन का म्हणे तू?
हम्म
त्याच्यात जीव लावायचं काय हाय म्हणलं, त्याला तेज तेज कळत नाही का? मग म्हणे, हे ग तसं नाही मग मीतु काय म्हणतो, नाही तो जर माझ्या क्लास मध्ये असला ना तर म मी अन तो सोबत रैन अन जर तो माझ्या क्लासमध्ये नसला तर मग मी नाही पाहणार त्याला. ह्यो अस म्हणला, म तो बरोबर म्हणला ना त्याला मग माझ्या क्लासमध्ये माझ ज्या जवळ बसा लागन म्हणे. मग मी त्याला पहीन म्हणेन त्या सोबत खेळन म्हणे. म्हलं तू धाडी ती मी धाडी ती आज
हम्म हम्
पैशासाठी तिचा कटा मग
काही लय गाटा नव्हतो लय
हा हो जाऊ कशाला गेलंय
चलय चौ कशा
अ का रे तु ले काय शिकवत्या अ काल आई दिेली होती त्याला आला म्हगून अंकारे तु इंग्लिश देत्या का मराठी नाही देत का म्हणलं मराठी देते आणि इंग्लिश दात्या म्हणे आमच्या काट्यालात नुसतं मराठीच देत्या म्हणे म्हणलं आता ते गावातल्याच शाळ येत तुमचे पर आणि म्हणे का ते मुंगळात तसं म्हणेन त्याची बाय आता बायको तशीच म्हणे आणि माग काय म्हणे तईला आणि आमच्या मम्मीला काय म्हणे माग आलती एकग दिवस म्हने काय खरं आहे म्ह तिथं दहावी बारावीची पोरं शिकी त्या म्हणे आणि काय टाकायचे म्ह नुसते पैश वाया घालायचे म्हणे त्या शाळेमध्ये मी तू टाकला त्यावर का
अ हो
दहावी बारावीजची काट्टे राे म्हणते शिकाला अ काय शिक त म्हणती आपल्या पराला आणि आता म्हणती आता तोंडात बट घालायची तिच्यावर काल मी तुझं पाहिलं होत
हो का
हा जातो का तुमच म तू हा जातो का तुम स म तू. तू राहतो का
हम्
इथ काही खरं नाही बाई आणि आमण म्हणे इथच टाका म्ह तुमचं पोरगा
तिकडं आले की ल की तिकड आवाज येते आधी काय केलं काय आला गेलतील काय केलं-
हा हा
त्याकडं कधी आली त
हम्म हम् बरं परत एक फोन लावते
ह्
आं
हो ना